हॅलो
हा हॅलो
हा येतोय ना आवाज
हो हो हो येतोय
हो हो नाशिक नाशिक
मग तुमचाही एक सबमिट होऊन जाईल.
हा एक सबमिट होऊन जाईल, मग एकच राहील, तुमचे झाले पूर्ण?
अ नाही ना माझे दोन बाकी येत अजून.
हा -हा. हा-हा ठीक आहे, आता आपण कशा आहात? हा-हा नाही मला केलात नंतर तरी चालेल तुम्हाला मी ती अजून ती दीपाली आहे, तिला पण मी मला बारापर्यंत म्हणजे काही प्रॉब्लेम नाहीये होऊन जातील तुमचे पण, हा त्यांना पण मी सा सांगितलं की मला करा, मी मला बारापर्यंत अगदी पावणे बारापर्यंत काय प्रॉब्लेम नाही मी बारा
हम्म,
आपल्याला मिनिमम पावणे बारापर्यंत तरी कंप्लीट केले पाहिजे ना.
हो-हो म्हणजे तेवढं संजीवनी ताईस सध्या आहे म्हणजे आपण चौघीच आता एकमेकींमध्ये ऍक्टिव्ह ये, त्या दोघींचे तिकडे चालू येत आणि आपण इकडे चालू येत, म तिला मी प्रत्येक वेळी तेच सांगतीये आता हा झाला की आपण बोलू.
हा-हा, चालेल-चालेल.
हा सबमिट झाल्यावर म तिला करेल.
चालेल आता आपण कुठल्या विषयावर बोलायचं? आपण
कोणताही घेऊ, नॉर्मली गप्पा मारून घेऊ.
नाहीतर काय विषयाच खेळा- खेळाची आवड आहे का तुम्हाला स्पोर्टच? म्हणजे खेळा-खेळा हा
शाळेत होते तेव्हा
शाळेत असताना म्हणजे कुठले खेळ खेळायचे तुम्ही?
खोखो, खोखोच जास्त आवडायच मला.
हो मी म्हणजे, कबड्डी वगैरे
नाही ते कधी खेळलेलीच नाहीये, कधीच नाही.
शाळेत असताना मला पण खो-खो, कबड्डी, लंगडी म्हणजे मला सगळ्यातच मेडल असायचे. आणि मला पण खूप होती, खो-खो मध्ये तर मी एकटी एवढी ऍक्टिव्ह होते की पहिल्या तीन मुलींच्यात निघाली की ती अगदी शेवट पर्यंत आउटच होत नव्हत्या, पण झालं हा अगदी मी निघाले ना जर पळायला कि न तो कबड्डी पण मला आवड होते, पण ते झालं काय आमचं खेडेगाव पडल्यानं मं तिथे जास्त पुश करायला मिळत नव्हतं, आणि नंतर म हा आणि मं टेन्थ नंतर काय झालं कबड्डीच्या वेळेला त्या शॉर्ट पॅन्टस् घालायला लागायच्या ना
हो.
मग ते आमच्या घरातून ते बंधन आलं थोडं, कि ते काय ते शॉर्ट पॅन्ट घालाय च, त्यापेक्षा ते तू खेळच सोडून दे म्हणून, तेव्हा केवढंही नव्हतं ना. हा, मग हा पोपट बांधला मग ते एक-एक, मला-मला भरतनाट्यमची पण मला अशी, आवड मला सगळ्याचीच आवड होत पण आम सगळं खेडेगावात शिक्षण गेलं ना. मग ते बोलतात ना आपल्या काहीतरी सुप्त इच्छा असतात, मग ते आता माझी मुलगी चांगली स्पोर्ट मध्ये आहे, दुसऱ्या मी चांगलं थक्क केले. हा म्हणजे मग त्यांना मी आवड निर्माण करून दिली की तुम्हाला जे पाहिजे ते करा, म्हणून माझं कि ती अ म्हणजे सारखं सोडायचं, आणायचं त्रास व्हायचा मला. पण अ त्यांना तरी सांगितला हा किं चेस चेस बोस्ट अं चेस बोर्ड असलं काय असलं तर तिकडे खेड्यात म्हणजे हे सगळं नसायचंच ना आजकाल कसं मुलं के जी ला गेल्यापासून शाळेतच सगळ्या ऍक्टिव्हिटीज राबविल्या जातात.
हो खरं हाय,
पहिल्यांदा आपल्याला काय आम्हाला खेळाचा तास आला की कबड्डी आणि खो-खो दुसरं काहीच नसायचं.
हम्म-हम्म.
हा कबड्डी, खो-खो, लंगडी तेवढंच असायचं.
त म्हणजे हे पण नाही का सुरपारांब्या वगैरे ते खेळ काही,
हा-हा आणखी एक स्काउट गाईड होता. बघा विषय तुम्हाला होता का?
ह नाही आम्हाला नव्हता. पण आमच्या आधीच्या बॅचला होता.
हा मग त्याच्यामध्ये पण कसं असायचं. कि त्याच्यामध्ये पण जास्त खेळच होते की दोरीवर चढायचे हा दोरी? चे प्रकार असायचे दोरीच्या त्या गाठी असायच्या दोरीवर चढायचं चालणं. म्हणजे त्याच्यात पण सगळे खेळच असायचे असे, गाठी मारायच्या त्या हा मग ते वेगवेगळे कॅम्पस न्यायचे. किंवा आपल्यान काही न वापरता हा चुलीच काही न वापरता स्वयंपाक बनवायचं हे अस असायचं. पण मुलींना म्हणजे कसं एवढे त्यावेेळची एवढी मेंटॅलिटी नव्हती घराची, त्यांची कि मुलींना पुढे जाऊ दे म्हणून हम्म पाठवत. च नव्हते म आमच्या घरातून तर खूप, पण म्हणजे कस झालं मी गेले कॉलेजला मग माझा भाऊ पण आला आणि मग ज्या वेळेला ओर, डतात. मुलं, मुली की आऊट केलं काय त्याच्यात ओरडत असतात ना मुलं पण ते कुठ? ते पॅटी घालून जाते साडी हे नको. मग आता तुझे खेळ बंद कर बस झाले. आणि आपण जी घाबरायचं ती इज्जत आपण आत्ता ही देतो. म्हणजे आता मुलं झालं तरी पण म्हणजे एक वेगळं वाटत की घरात आला तर! कसं वावरायचं काय, हम. किंवा आता जीन्स घालायला जरी असलं तरी पण अरे यांच्या समोर कसं घालायचं म्हणजे, ते त्या वेळेला ऑड वाटायचं आताच सगळं नॉर्मल असतं. मण स्पोर्ट हे पाहिजे म्हणजे कसं आपण जसं बोलतो आता. मगाशी ओगावर आपण बोललो तसंच! ह्या खेळण्याने एक प्रकारचा व्यायामच होतो ना तुम्ही आता मी काय करत अस, ते मी माणून म्हणते मला जर हे नाही जमलं योगा तर मी काय करत- साधे पिटीचे आपले हायत ना हातालवायचे पायसे, सगळे प्रकार करा दोन तीन त्याची पण स्टार्ट आणि मग. न काहीतरी ते प्रकार करत म्हणजे हा का म्हणजे त्याच्यानी पण बरं वाटतं निदान- ते केले ना आपण मानेचे प्रकार वगैरे तरी पण तो पण चांगला वेळ हा. ते खेळातच पहिल्यांदा कसं पीटीच्या खेळातच ते सगळं होऊन जायचे व्यायाम पण,
हम्म
हा आणि आता पण शाळेमध्ये सगळं ते चालूच असते सगळ्यांना, पण आता एक एक स्वरूप एक प्रकारच बदलले.
आपणच आपल्या शरीराला आळसावून ठेवलंय आता लाडावून ठेवलंय.
हा ते पण आहे आता कस स्वरूप बदलणे म्हणजे कस, कसं झालं कॉम्पीटेशन पण त्याच्यामध्ये आले प्रत्येक खेळामध्ये कॉम्पिटिशन यायला लागले. आणि ते आवड अस- असुदे नाही तर नसूदे ते घरच्यांचा पण एक फोर्स असतो कि नाही जात. त्याला मेडल मिळालं ना,, मग तुला काय नको, तू पण जा म्हणून. त्या
हम्म हम्म.
हा हे पण असतं ना, त्याच्यामुळे आवड असली नसली तरी पण मुलं जातात. पण मला तर खेळायला खूप आवडायचं, आणि मला बघायला पण खूप अलग, इव्हन मला क्रिकेट पण खूप आवडतो,, खेळायला जमला नाही मला कधी तेवढा, खेळायला आमचे टीम होती कॉलेजला,, पण नाही आला कधी बॅट बॉल मारताना. पण मला बघायला खूप आवडायचं हा,, ना बास्केटबॉल वगैरे खेळायचे मी पण मला ते नाही जमलं कधी.
हम्म
हा टेनिस वगैरे, ते पण नाही जमलं कधी, पण आता माझे या म्हणजे खेळतात छान, माझी मुलगी खेळते बऱ्यापैकी चांगली.
हां. मुलांमुळे आता सध्या तेवढं होतं खेळणं,, बाकीच दुसरं काही नाही पण तेवढं होतं.
आणी त्यांना पण एक ती आवड निर्माण होतेस समजा. आपल्या वेळचे खेळ आणि आपल्या वेळचे खेळ जरी शाळेतून त्याच्यानंतर घरी जरी आपण आलो तरी मग ते पाटीवरचं दफ्तर टाकलं, हात पाय धुतले की चाललं खेळायला, मग काय खेळायचं गल्लीत खेळायचं लगोरे, किंवा आम्ही ते छुपाछपी खेळ खेळायच चे किंवा ते दगडाने का ते,, म्हणजे असे जे खेळ होते की ते डायरेक्ट खेळायला गेलं की संध्याकाळीच घरी यायचं.
हो हो.
हं, आता ते तसं काही जमत त्याच्यामुळे मुलांचा पण व्यायाम तेवढा नाही होत. म्हणजे नाही आता एक काय झालय चाकोरी पद्धत झाले म्हणजे जो मुक्तपणा होता ना, जे नॅच नॅचरली, ते गेलेल आहे, आणि असं चा हा म्हणजे ते त्यांना नियम, त्यांचे कोच आणि म्हणजे असं जो खुलेपणाने आपण खेळतो की ते तेव्हा कोण कोच होते आपल्याला. सांगितलं तर थोडेसे नियम असायचे, तर प्रत्येक बाबतीत नियम आणि कोच त्याच्यात तेवढा मोकळेपणा नाई राहत मुलांना तरी हा, अणि जे काय काय अॅ टिव आसतात ती जातात पुढं समजा, पण म असं कसं काय जंस आप आपल्याला तसं काय नव्हतं ना, कशी पण खेळा कशी पण धडपडा, कशी पण पड, एकदा तर काय झालं आम्ही कबड्डी खेळायला गेलेलो,, होते मी ते साधारण सेवंथला वगैरे होते
हां.
आणि म आमची टीम होती चांगली होती, मी पण चांगली खेळायची, आणि पण तिथे ती मुलगी एक होती ना, ती जवळजवळ त्यावेळेला तर चौदा पंधरा वर्षाची होती, त्याच्या अॅ तीत त्यांनी एज ये करून फिटिंग करून आणलेली, आणि मग ती सार की तीस सरव्हीस टाकायची, सारखी तीच सरव्हीस टाकायची, आम्ही नाही कोण आल कि ती येऊन फटका मारून गेली पण. आम्हाला सगळ्यांना एवढा राग आला म्हटलं काय करायचं,, हारलेलो तर होतो आम्ही आणि मग आम्ही काय केलं एकमताने केलं की आता ही आली की हिला खूप मारायची आपण,,, त्या वेळची आमची बुद्धी,, आणि तिच्या गळात ना अशी मोत्याची खूप छान माळ होती आणि केस लांब होते. त्या मुलीचे दोन वेन्या घातलेल्या. आणि समोरच होत्या
हं
ती आल्यावर आम्ही ठरूनच ठेवलेलं की, सर्व्हिस टाकायला आली म्हणजे जिल्हा पातळीला हा आम्ही खेळलेलो. आणि आम्ही जिंकत चाललेलो प्रत्येक हेच्यात पण अ तिच्या वेळेला आम्ही हरलेलो. म आम्ही ठरवल ती एक आली. एका मुलीने तिच्या पहिल्या दोन वेण्या पकडल्या सरळ आणि म एक एकीनी तिची माळ तोडलीये. आणि तिला पाडली सगळ्यांनी आणि खूप मारली. आणि मग ते शिक्षक लोक होते. ती आम्हाला ओरडायच सोडून हसत सुटली खूप, म्हणतात काय काय हया एवढु एवढुशा मुली पण ह्यांनी किती राग तेवना शेवटी म्हणजे त्यांना पण ते कोणाला पटत नव्हतं बघताना पंचाना वगैरे पण त्यांच्या शाळेतल्या शिक्षकांना कळायला पाहिजे होतं ना की, आपण कस तरी एक म्हणजे गेम सोडून काय तरी आपण वेगळं करतोय. आता सर्विस तिलाच सांर त्यानं ते पण सांगू शकत नव्हतो. सर्विस कोणी टाकू शकतो ना, पण ती कंटिन्यू ती टाकायची नाय कोण आल की, ती धावत येऊन फटका मारून गेली, मग अशा वेळेला काय करणार आम्ही आम्हाला काहीच कळत नाय. ती उंच पण होती. धिपाड पण होती. आणि एज नुसार ती तेवढी नव्हती. म तिला आम्ही खूप मारले. म्हणून सगळे शिक ते आम्हाला ओडायला लागले. असं असतं का खिलाडी वृत्ती पाहिजे ना आपल्याकड फर्स्ट ठीक हाय. आम्ही हारत चाललेलो. आम्हाला हे काय नाय पण म्हटलं तीच सारखी सारखी येते, मग आम्ही काय करणार म ते आम्हाला काय कोण ओरडलं वगैरे नाहीये. बास झाल बोलता तुमचा, तर ती एक आठवण हम्म, म ती एक आठवण आम्हाला अशी रायली, मला तरी की ख खूप म्हणजे त्या वेळेला आम्हाला म्हणजे, कौतुक पण आमचं झाल. आमचा दुसरा नंबर आलेला. पण म्हनेत ती म्हणजे, ती शिक्षण म्हणतात की, त्या लहान लहान मुलींनी बरोबर लक्षात ठेवलं आणि तिला पक पकडली बोलते. पण म्हणजे असं काय ब हा ले पण असं नियमाचा बाहेर गेलेत. किंवा काय असं काय आम्हाला केलं नाय. असं पण झालेलं ये. आणि सर्टिफिकेट तर माझी एवढी आहेत ना, खो खो, कबड्डीच व पण ते आता काय उपयोगाची, तेव्हा ते मिळालं की एक अप्रुप वाटायचं. की अरे पहिला नंबरच मिळालं. दुसरं नं ज मी अणि मी अजूनही जपून ठेवलेली आहेत. म्हणजे अगदी सेवनथ, एट, नाय हूं म्हणजे त्याचा काही उपयोग नाहीये. त्याचा काही उपयोग नाहीये. पण मी जे खेळलेले आहे. ना ते मला टाकायची वाटत नाय माझी सर्टिफिकेट. ते आणि की मला फर्स्ट प्राईज मिळालेली आहेत. हा. म ती सर्टिफिकेट आता ऍक्च्युली काही कामाची नाहीयेत. माझ्या न सर्व्हिस साठी ना कशासाठी
आताच्या काळात कसं ये की, कशाच पण मिळत बघा मुलांना अ फॅन्सी ड्रे ड्रेस केला त्याच मिळत.
ते आत्ता काय सांगू काय झालंय प्रायव्टायझेशन झालेलंय. ऍक्च्युअली प्रा म्हणजे प्रायव्हेट शाळांचं
आपल्या वेळेस कसं अप्रूप होतं ते खूप, म्हणजे एखाद्या मिळल की किती
शाळांच काय हाय. ती फी एवढी आकारतात ना तर ते पॅरन्ट सला पण खुशी झाली पाहिजे. अरे मुलांना कायतरी आपण दिल म ते प्रत्येकालाचं नंबर देतात. प्रत्येकालाचं कशातरी बक्षीस देतात. म तो स्टेज वर येतो मुलगा, फोटू काढायच. सर्टिफिकेटचा फोटो काढायचा आणि मग ते स्टेटसला ठेवायचं हे फॅड हल्ली जास्त आय. पण आपल्या वेलात येत असल न ओ, खरखोर जर काय असलं तर असल आता त्यांना कसं ते करायला लागते प्रायव्हेट शाळांमध्ये, कारण आता त्यांच्या शाळा कशा चालणार. प्रत्येक पॅरेंट्स ला खुश ठेवायला लागतं ना, ठीक आहे मला अस वाटतय आपला कॉल झालाय. अ तुम्ही करा कोणाला ज्याला हेल्प असेल ते, मा एक आहे माझा तो बघते मी कोणाला.
हो चालेल चालेल, ओके हा, बाय